हॅलो
हॅलो येतय का वाताई आवाज येतोय का म्हटलं बोला म
काय कर
काय बसलो आज काय आमची डेलीची गाडी आली नाही
ह ह
आम्ही डेलीवर जातो ना कामाला
हो
हम् मास्सकच्या भाऊणे काही गाडी आणली मग बसत डबे बांधूनणी तर त्यानवर
हो
तुमचं काय चालू आहे
होज का
हम् हम गाडी नाही आली तर आम्हाला परत घरी जावं लागल
होम
कामाची पर्याय नाही ना मग
ह हा ह
पोरीचे पोरी आता मोठ्या मोठ्या झाल्यात लग्नाला आल्यात लग्न करायचे
अच्छा म्हटलं शेती मुलं अस बघा लागतो
म सगळंच बघावं लागतं ना
हम् ह ते साय ह
काात
म्हटलं तेव येत
हा मता काय पोटाकता काहीतरी कर लागणार आहे नावाझ झालं लांब लाम जा लागत बा काम्हाला
हो
कोणाच्या पप्पाया तोडया कोणाचे जाम तोडयला अ कोणाच्या ाळीम तोडायला खूप काटे टोत ते पण काय करावा
ह अरे का काही
क मग काय कररी आहे तीशे चारे रुपये रोज पल्लस म्हण हार बिगन ज जााते ना सात वाजारे जावा लागतं
मण उओितरठ
हम्म सुम जात कामाला
हा
तुम्ही नाही ज त म्हणता आम्हाला
म्हटलं लं तसं म्हटलं आमच्यार
हा हा म्ह आम्हा जावा लाागत बाई आमही रोज जातो ना का आम्हाला आमची डडेली आहे
बना जनाला का
हो आवाज नियत आहे हो एवढं
मग मुली करायला आय
म करायच नि यंद
ह
खरं असंय म्हटलं यंदा
स्त पायती न भशील
कोणाची म्हणजे
मुली शेड कसं बघायचंय नोकरी व बघायचय का शेतकरी असं
आता तसं त्यांच्या तबदीलात असं तस
म ोडी आप क ना
आता शेतकरी जर पाहिला तर त साध्यात साधं होऊन जातं पण मग नोकरी वाल्याचं पाहिलं ना मग काही ते लॉन प्लास करा आणि मग आमकस करा हा सरता ना ते लं्च वाल्या्या नोकरी वाल्याचा तोन बी मोठा राहता ना मत बेटल तस तस काही नोकरीवालाच भेटला पाहिजे अ काही पोरी का कामाच्या आहेत त्या
हम
जा काय कुपही टाका प ना एखा असं चांगलंत तिकडे तुमच्याकडें
हो ना नाही
पा म्हलं असं क दादाला विचारून लावा एखादा एखादा्या ठिक नंबर बन जाई म
तुमचा समाज कोणता आहे
एष्टी
हो का
हा
हम् बर तर बोल ना
असे दुसऱ्या समाजात म्हणत होते व आता मग हे का आलं होत
हम्
पण मग आमली द्यायची ब दुसर अस माझात जाऊ द्या बर आपला आपला समाज
चांगला असल तीन टकायला
नका हो जाऊद्या आमचे लोकनी आहे एकती ना मग
सग
आम्हाला गावाच्या बाहेर काढून देतील ना बरं आहे मग पाहू आता एवढ्या दोन चार महिने पण यंदा करून टाकायचं ब लग्न
ह मग जालपूर ब देवना नाही
नाही किती दिवस काम करतील ते आपल्या घरी त्यांगी त्यांचा
हम हा
तुमच्या एक मस्त मोठाले का पोर का काही नाही एवढे
नाही नाही माझ छटी
हम् ह
क
जेवण बिवन झालं का नाही
नाही आताच ल बन बनवायचं आहे
हा हा
म्हण
हम् हम्
श
गाडी आली नाही आ मग आम्ही आलो घरी हो बला कामा्या बघली काही गाडी आणली म्हट ल मग आलो घरी आता
हो पण तरी
थोड हा थोड थोा थोड थोडा पाऊस चालू झा
हम
अ हो बाकी काय चाल ह काय म्हणत
म्हटलं पाऊतुसक
काही आणच साधारण ल ए हम्म
ह ह ह ह
हम्मम कोणाची जरी मका होती वर्तन जायला घेतली होती.
हां.
पण त्या्या पाऊ नि काय गाडी आणनलीली मग पंद म्हण घरी
हो
पण ह्
तुचा बसावा काय तरी बचत गटांचे कागद धरून त्याला
हा मग काय करावं लागणार आहे ना मग
आम का
म
आता दोन तीन गटांच्या केवाज्या करून जेव्हा राखेील झारीलीय त्याच्यामु कामावरून आ ग दोन गटांच्या केव्हा कामावरणार दोन गटांच्या रात्री आठ साडे आठ वाजून ज मला घरी यायला
हा का
हम्म ह
चाले भ
पुरी घसा ते भांडणी मग तिला वाटतं ती स्वयंपाककरण तिला वाटतं ती स्वयंपाककरण
हा मग ते एकदमन सां का दिवसभर
ह माग खा दिव लोकांचं काम परेशान होऊन जात आपल्यासारखं परेशान होऊन जात
मझ्या तर मुली आू
मग परी काय काम होत नाही व
त पय
होम
म्हटलं यालाय त्यािची परीक्षा दिली होती ना तुमच्या मुलीने
हा जली होती ना कर खात नाहीलायचे आहे जनलूनतेल
हं
त तुम्ही बी केलंय का नाही
मी येतो आचारश ना बलो
हम् हम्
हग नाही ब
ह ति केले तोन तिन हजा
हो ह
हम् तुझं काय संध्याका कायर काय एक दिस तास ऑनईन सेंरी चालव होती ती
हां चांगलं
हम्म ह
ते द्यायला की
म काही नाही तर काही काही नाही तर काही चालू द्या लागल ना पाण्याचा काय असय यंदा, आता काय बरे माझे आठ नऊ दिवस काम लागतील. कामं सुद्धा बंद होऊन जाते.
हा
ह हो जाव लागल ना आम्हाला कांद्याचा चाळीवर कांदे भराय कांदे भरायला. जाव कुठं, जाव कुठे र काद्याच्या चाळीवर काय
हा कुठे
हम हो
अ अ
अ हो पाणी यायला काय. खरं जोरात मग काही टेन्शन नाही. पाणी चाला ना मग बारा महिने काम जायच संपत नाही.
हा
आता मग, त्यावर जाता का? रोज आणायला जाता तुम्ही,
नाही ना मग ते मग तेम घेतल ना हम, हम नाही कळणा. बघा की तर,
हा
गंजातून आम्ही लांब लांब गंजाचो आम्ही लांबलाब
हो का, गाडी भाडं कोण घेत मग
शेतकरी घेतो ना गाडी भाडं
हो का
हम्म
हा हा ते आहे. म्हणा,
हा
डोक्याला ताण नाही न्हव.
हा
चांगलं आहे. तसं चांगलं आहे. डोक्याला तान नाही.
शेतकरी देतो. गाडी भाड मंग जे एक एकेक प्रमाने राहते. मजुरात म्हणजे वाटप होऊन जाते पैसे मग वरचे ठेवलं की काही संबंध जात नाही.
हा हा
हो ह
चालेल. ताई मग ठेवू का मग.
हा चालेल चालेल.
हो हो
ह